हम्म आला? हो आला मला हे सांग अनिता अनिता मॅडमांना सांगितलं सगळी म म्हणजे‌ पूर्ण अ म्हणजे काय घडलं असं ते बी पैशांचच होतं ना ते बिल काढण्यासाठी.
हा बिलचं पण बिलचं नाही झालं, त्या दिवशी त्या पिरणी झालं ना ती गोष्ट मला नाय तिने सांग तिला तिला सांगितलं सोनाली मॅडमांना. तर मग तिने ते सांगित ल तिच्याकडनं पण ऐकून घेतलं मॅडमांनी, नंतरन सुनीताला कोल केला असेल, नंतर तिच्याकडनं ऐकून घेतलं, नंतर मग सरांसाठी आम्ही ते जेवण बनवलं लेलं ना, नंतरन आम्हाला माहिती पडलं की सरांसाठी तिकडं जेवण बनव ल आणि सरांचं आणि मॅमांचं झालं त्या दिवशी असं झालेलं म्हणे बोलणं. मग अ सु सुमित्रा सु सु ही सुनिताने सांगून दिलं असेल. की अंजली आणि सुमित तर असं कोकि ताई कोकिताला नाही बघितलं आ- आम्ही दोघींना बघितलं ना तिने. कि तिकडं आलेले सांगून दिल असंलं तिने मग नंतर न- अ मग अ असं पण सरांसोबत जमत नव्हतं, तिचं आणि सुनीताची गोष्ट तिने अजून हे करून घेत मग तिला अस वाटलं की आता सरांच सोबत ह्यांचं बोलणं झालेलं. आणि सर पण तिकड आलेलं अस सरने यांना सांगितलं असेल, असं तस आणि नंतर मग गेल्यानंतर बोलत होती म्हणे, आता म्हणे सरांच्या सोबत बोलणार नाही म्हणे य सुनीता अ सुन सुनीता पण म्हणे, त्याच्या बिबीज मध्ये काय माहित त्या- त्यांनी डेमो रेसिपी केलेल्या ना.
हा हा नाही ना, बघ तू कस म्हण ते ना ते रेसिपी डेमो मध्ये सुनीता च्या पण अकाउंट ला सोनाली मॅडमांनी पैसे टाकले, होते म्हणे. कारण ज्याच्याकडं चे ज्या ज्या भागतले राहतात ना, तेंच्याचं अकाउंटला ते टाकतात. अण म ते ते काढून घेता पैसे.
पण काय बोलले, आता तुम्ही तुम्ही करतात म्हणे, सामान पण तुम्ही आणतात जर बिल बनवून जर त्यांना पैसे ते रिटर्न घेतात, तर मग ते कशाचे पैसे तु -त्यांना देतात म्हणे, ते तुमचे पैसे असतात म्हणे असं विष्णु सर्व विण
म्हणतात, पण हे तर म्हणजे. अगोदरच असच करून ठेवलंय, मग आपण कशाला हे करायचा.
नाही पण सरांना- सरांना माहिती म्हणे, डेमोरेसिपी हे करतात म्हणे. सगळे मग याच्या बिलावर आपण हे पैसे टाकतो. म्हने ते पैसे आपलेच राहतात म्हणे अस विष्णू सर यांना बोललेले. मग यांच काय माहिती काय झालं. मग सरांना माहिती पडून दिलं तर सरांनी. माने सरांनी माहिती करून घेतली. आणि जरा बोलतात म्हणे डेमोरेसन तू ही कर. आणि सामान तेच आनतात म्हणे मग पैसे पडतात. ते पैसे यांना काढून कशाला द्यायचे म्हणे. ते पैसे कशाचे द्यायचे म्हणे त्यांना. पण करतो ना मेहनत आपली असते आपलं सामान अस आपलं चग असत म्हण ह ही गोष्ट झाल्यामुळेांच ट्रान्सफर करण्यात आलं म्हणे असं काहीतरी सर बोलले म्हणे,
हो का, म्हणजे खरं बोलले की पण पहिला मुद्दा असून आली मॅडम विष्णू साहे त्यांना न बर काय म्हणत नव्हत्या
हम् बरं काय म्ह त्या दिवशी मीटिंगला तेच बोलले ना तुमचे विष्णू सर तर म्हणे आहेयला म्ह तुम्हाला अस तस आम्हालाट आम्हाला जे शिकवलं ना ते आम्हाला चांग शवलं, जर आतापर्यंत राहिल्याचच आमच्या गावात एवढ्या व एवढ्या लसीकर्नाला ते समजा मिटिंग हजर राहिले असते म्हणे सर लागल्या पासून आमची, व्हिजिट ला आहे सर चांगले मी नाही म्हणत माले मास्तर चांगले च आहे ते टाइम वर,
प ना हा टाइमावर आणि, हे सोनाली मॅडम ना हे विष्णू सर कस त्यांच्या त्यांचं काम बघायचे ना आणि माले यांनाा काम सांगितलं ना हे करूनच घेता न असं कोणा आलाच नाही तुम्ही काम लावणार ना तुमच बी हो जाई जे ज सगळे काम लावतात सगळ्यांच काम एकत पण असं हो होऊन जात मग पेंडिंग मध्ये ते राहन जात आणि आमच्याकडे कस ते यायचे नाही यायचे मीटिंग आम्ही अटेंड करून घ्यायचे मग आमच कामा बरोबर दिसायचे ना
आमचं पण तसं झालंय सर आता येत येत नाही येत नाही आम्ही करून घेतोय आमची काम पण असं आम्हाला असं वाटत की दोन सर जर आले ना, तर आपलं कस हाबवा येतात स््रियांचे अ, आणि आपलं बोलण आणि सर चाय बोलण्या म,
तो हो मग माझं आमचं पण, तेच म्हणच म्हणायचंय ही सोनाली खूप म्हणजे अडवून
आता ते हा सर तर सर येत, नाही आणि मीटिंग जर ठेवणार ना ते बोलतात की हे तुम्ही हे असं कर तर मन्हे आमची जणवंती अशी करते आमच हे ही करते आमची अरे, तुम्ही पण आम्हाला सांगा. जर सरांना भेटत नसेल तर तुम्ही,
कायचं हो आम्ही पणलो मी डायरेक्ट आता आमचे तुमचे करायचे ना म्हटलं आमच्या मालमा सरांना तुमच्या कामाने सोपायचे, जे आमच्या सरांना आमचेच काम करू दयचे असं बोलले ना मी तर म्हणे तू आता जास्ती बोलायला लागली असं.
त्याच्यामुळे जाच झाले म्हणून सारखे सु मित्राला टोमने मा, रायची त्या दिवशी न होते का तुम्ही अस, तुम्ही तस सुमित्राला सारखे बोलून दाखयचे त मला रागायला म्हटलं तुम्हाला जे काय खरं नाही ते त्यांचाडे बाजूने चांगलेच बोलताय आणि ज्या जच्याकडे भेटलं खाऊन घेतलं मस्त आणि अनिताला बोलले मी त्या दिवशी म्हटलं तुने पण कशाला सगळी गोष्ट आम्हाला आता भारतीताईने पहिले सांगितलं म्हणे तुम्ही जास्त हे दोघे दोघी बाजूने बोलायचेच नाही म्हणे सांगायचच नाही यांना असं तसं म्हट तुला त्या दिवशी सांगू सांगितलं मी तु सगळी गोष्ट, बघितल्या ना ती गोष्ट तिने सगळी तिला पण सांगून सुनीताला, हम्म आच्या पण ऐकून घेत तिच्याकडन, पण आणि नंतर
ठी तू तुला ना असं वाटेल भारती सांगते अस आम्ही ती जुन्या अस हरप आम्ही दोन जास्तीत जास्त सीमा आणि मी, आमच दोघीं मध्ये ना किती पण कोणी पण काही पण सांगू आम्ही ना कुणाच ऐकत नाही, अगोदर आम्ही विचार करून कोणी काय सांगितलं ना ते पण जाऊ देतो हं आम्ही, पण चांगलेच आणि सोनाली मॅडम काय करते माहिती का? आता तुला कॉल करून देणार आणि लगेच आता माझ्याकडन चुकी झाली आहे की नाही मला माहिती, पण माझं काम तुझ्या बरोबर होत ते मी क्लिअर केलेले. अगोदर तुला फोन लावेल, अ मग ते तुझ्यानी झालेलं नसेल. मी सांगितलेलं काम, म तू काय म मग मला माहिती नाही असं म्हणजे तुझी तुझी झाक झाकण्यासाठी तू सांगणार आहे बरोबर? मग मग तुझा कॉल कॉम्फरेन्स मध्ये ठेवून, ती मला लावणार मग ती मला सांगणार मस्त अस म्हणजे ना समोरच्या व्यक्तीना असं वाटत ते ही काहीच नाही ब सिमपल बात करते असं ना म्हणजे असं सिम्पल हा आवाज कुणाचा नाही तू शांत राहायचा, आता असं तुला सांगून देणार मग तुझा आवाजच नाही ना मग मला सांगेल ना ग भारती तुला हे ते काम सांगितलेलं होत, अंजलीला सांगितलं का तुने? मग ते अंजलीच तर हे बाकी आहे मग किती दिवस झाले असं
हा.
मग माझी मी म्हणजे मी बात करते मग तिला तुला तर ऐकू येणार आहे ना? मग मी तर तुम्ही सांगणार ना मॅडम मग मी अंजलीला हे ते सांगितलं होत पण, तिचं मला माहिती नाही. मग तिने केलं की नाही केलं असच बात करणार ना मी, कारण तुला मी सांगितलं होत पण तुझ्याचेनी झालं नाही अस.
हा.
मग असे ना खूपदा मला असं तीघा ना असं कॉम्फरन्स करून.
तसच झालं ना अनिताच तस झालं आणि अनिताने काय झालं अनिता अनिताने मॅडमला पण फोन लावलेला, पण मॅडम का त्या दिवशी सरांना बोलवलं म्हणून ते सरांच ज सरांचा लास्ट डे होता ना त्यांच झालं सर ऑफिसमध्ये काहीतरी बोलण वगैरे मग त्यांना राग आलेेल ते कशाला येणार आहे जेवण करायला मग ते आलेच नाही, ती काय बोलली की सकाळी येते मग मी सकाळी माझ्यासाठी बनव म्हणे तर सकाळी तिने तिच्यासाठी पीठ काढून ठेवलेल आहे स्पेशल ठी दुस्या बनवल आणि तिने सगळं सांगून दिले
हा हा.
हा ते झालं आणि नंतर ना तिने मग अजून तिला पण विचारून घेतला आणि सुनीताला पण विचारून घेतल सुनीताला माहिती कशी ना रडून ती जिरून घेते मग तिला काय वाटतं ना वाटतं
मी बोलले होते ना म्हटलं रडून रडून मला माहिती ये पण तुला पण आपण एक पण नाही रागाने बोललो म्हटलं तुमच्या गावाचं आहे, तुम्ही सांभाळून घ्या असं बोलल होत
आणि आता माझी आणि माझी आणि सुमित्राची काहीच नाही चुकी फक्त आम्ही तिला गाडीमध्ये दिसलो ना आणिताकडे जातना, तर ती कशी स्ट्रेट तीन दिवस कशी स्टेटस लावायला लागली मग ती अशी बोलेल तर मग आपल्याला राग नाही येणार का आणि नर मग मग? ती आता सारखी ती आता पण स्टेटस लावते ना, ते टोमने मारण्याचे स्टेटस लावते पण आता तिच्याकडे ब्लू बु ल करायचे कारण क आपण परमन मग ऐकून घेण्याची तुम्ही कसं सांगताय ना मला पण ऐकून घेण्याची हे हे सवय सवयच नाही. म्हणून मी बोलली मीस तू कशी लावते अस तसं मी काय पण करणार माझा मोबाईल म्हणे. हा पण मग दुसऱ्याला नको सांगुन डायरेक्ट सांगू ना काय सांगायच. नमस्त पब्लिक म्ही हो ना आणि दुसऱ्यांना आणि तिचीशी सिवाय आहे ती सांगतच राहते बडबर करत त्या दिवशी ती माझ्या घराच्या समोरच कारण होतं मी तिकडं बसायला गेली ना मी बसायला गेली पण शब्द पण मुपडला यांची भांडण रा झाली. ती काय झाली ते माझे काका काकी ना तिच्या समोर तिने सांगितलं आणि नंतर काय बोलते अंजलीने का ज त्याला लावून दिलं ती गोष्ट झाली म्हणूनत म मला रागायेतो आणि आता ते आमच्याशीच बोलत नाही म्हटलं मर तिकडं माझी वहिणी तर म्हणे काय गरज म्हणे तिच्याशी बोलायची गरज नाही म्हणे मी काय मॅडम आहे का म्हणे तुमची असंच करते म्हणे तिच काम पण मला माहितीय आहे गावात कस कर ते कारण की मी एक महिना राहा राहिली ना सगळं माहिती झालं पण कसं आपल्याला पण सांगायचं नाहीय.
हम्म हो ना ती तशी येत तर आपण काय जाऊ आणि ते इतकी देव देव करते मग काय कामाचं ते
काय कामाचं एवढं एवे वेळे वेळे शब्द बोलतं किती घाण घाण
हा ह डायरेक्ट फोन देते डायरेक्ट ती
त्या दिवशी वनिताला किती घालत होते ती आणि मग तिला देव काय आहे तिला हे प्रसन्न होणार आहे.
होणार का मग मी पण तशीच एकदा कुणासोबत कोकिताईसोबत नाही सीमा सोबतच आम्ही जास्त तर करतो ती बोल म्हणे म्हणे मी पण देव देव करते म्हणे आम्ही पण गुरुवाले आहोत म्हणे ही पण आहे पण हच्या सारखे आपण लोक
हा आता सीमा हा सीमा काही करते ते आपण मान्य करू शकतो पण सु सुनीत एवढे देवाच ते माडा भिडा
मी ह मला तेच नाही आवड म्हटलं बापरे इतकं करते
एवढी घाण शब्द बोलते आणि ना ताई तिच ना घरात पण जमत नाही ति सासू सोबत पण जमत नाही जिठाणी सोबत पण जमत नाही कारण की मी मी बघीतल स्वता आमचं घर आहे ना एका गलीतच आहे. हम्म, तु सगळं माहितीय आपण मग कस आप सांगायचं जाऊदे म्हटलं. पण जातो ना चाान्सलेला ते मोठी कपडे धुवायचे हे नाहीत का टाका वगैरे येतो ना तिकड त त्याच्या मागेच घर आहे च आणि तिकडं कसं गल्लीतच मग आमची मागची गल्ली राहते ना. तर मागसी गल्ली म सगते
का सीमास का कोण सांगत होते नाही हे म्हणजे त्यांच जे सासू सास त्यांचं घर आहे त्याला लागून थोडसं सफरे सारखं बनवून ठेवल ठेव ठेवलेलं आहे म्हणे तिथं सुनीता राहते त्या मोठ्या घरात म्हणे त्याची सासूसासरे अस बोलले होते म्हण प म म केलीच नाही आणि त्यांच्या घरीच गेलेली दोन तीनदा.
हम्म. आणि सासरे फक्त सासरे परणे सासरे वारून गेले.
हा सासूज आहे मग किती देर झेट असतील ना तिला?
तिच्या जेठ समोर पण तिचं हे होत नाही तीच बोलते जास्त तिचा नवरा काय नाव काही नाही तू पण... तिच्या सारखा जे नंदी बईल तो काय बोलत नाही तीच बोलते फक्त...
ह हा ह.. ह ऐकून घेत असेल तिथला तर मग खायला करत असेल हम्....
शेवटी खूप चांगला राह पण मी पडून गली ना म्हणून माझ्यासोबत... पण बोलत नाही तो....
हम्म जागाला पडून गेले त्यानी पण पळून आणलेस आहे ना हिला का लग्न करून आणलेलं आहे...
लग्न केलं वाटतं त्यांनी लव मॅरेज वाटत त्यांचं पण...
ह हम्म म्हजे हिसून येत..... तुझ्या भावाची बरोबरची आहे.
पण म माझ्या बरोबरची ती एकच क्लासमेट आम्ही आम्ही... एकत्र होत पण अ बकड होत ना तर ती अ मध्ये होती आम्ही प मध्ये होतो... ह पण नववी मग नववी दवी फक्त द दोन दोनच वर्ष... केला मग कुठ तरी चालली गेली...
हा तिचे आई वडील पण कुठे राहतात ती कुठे राहते मला ती शादा सांगते. तिच्या वडील शादाला राहतात म्हणे नेमकं काय कुठंय राह.. ते नहीं कळत मला रूम करून राहता का?
नाही स्वतः बरे वाटल.. स्वतःच घर हे स्वतःच घर हे हा शहाद्याला...
हम प्लॅट वगैरे घेतलं अस त्यांनी... हा हा हा तिकडे मला वाटलं प्रॉपर शादा माजे...
नाही प्रॉपर शहादा्यामध्ये नाही मलोणी नाही का म्हणजे मलोणीमध्येच येतात ते...
हा हा ते कॉलेज वगैरे आहे तिकडे ना... हम्म बरं आहे ना... मला वाटलं शाडा आहे
गावाकडचं कसं कौलांच घर आहे ना. तारोचं घर आहे ना तसं घर..
नोका हम्म..
आपलं हे आणिता सांगत होती ताई म्हनली.. ए भळी... का काय अ ए दिवसात पाच दहा फोटो काढून घेते म्हणे.. नेन गावाला निघून जाते. ते एक एक फोटो टाका आपण एकत्र जी.. इतके फोटो काढलेत इतके एका दिवसाचे एका दिवसात टाकून देऊ ठीक आहे.
अंगणवाडी ते अंगणवाडीचा इथे कसं ग अ बांधकाम चालू आहे ना.. मग तिच्या घरी जाते तिच्या घरी जाऊन मग ते क का हे स्वयंपाक.. पाक केला तिकडंच घ्यायला येतात ना मग ते बस स्टँडवर... बसवून घेते तिकडेच फोटो काढवून घेते अशी करते ती आता आताता ते फोटो तसेच आहे ना तिचे...
हम्म हा..
हम्म...
चांगलय ना आम्ही तर तस कधी पण नाही शक... प्पत कधी आम्ही चार वर्ष झालं पण ना असं कधीच केलं नाही हां...
नाही त...
हम्म पण मीटिंगा खूप जास्ती काम आता दोन तीन काम.... एकत्र झाले असेल ना तेच आम्ही आता शनिवारच्या दिवशी आता शेतात पण.... जायचय तेव्हाला आम्ही हे केलं असेल तितकं नाही तर ना कधीच नाही एक... एका दिवसाचे जितके फोटो आम्ही एका दिवसात गरोदर संडास साम्या.. तिघांच कारण एक लाईन मधी गेलो तर मग ते सगळे मिळून जातात. मग ते कस आपल्याला वरती पण काम करायच अस मग आम्ही पंधरा तर सोळा फोटो एखाद्या वेळेस पंचवीस ते तीस फोटो काढून घ्यायचे ते सगळे सोडून द्यायचे.
हो आपल्याला एवढ हे आहेच नाही आपण काय काढत बसायच.
म्हणजे लोक इतके वेगवेग इकडे एकेकच फोटो एक व्यक्तीचा टाकायचो. हां
हे मला आणि त्याना सांगितलं ना म मला कस तरी वाटल म्हटल अस करते का अस. पण जाऊ दे ज्याच त्याच म्हटल विजिट राहते ना.
वरत वरचे काळे काळे आणि मध्ये पट्टी राहिली तर ना समजून जायचे ते म्हणजे ते मागचे फोटोस ते
हो का तस काय नाही इतक कळत नाही प ण हां हा हम्म.
आणि टाकला तू टाकलेला चाल सैलीमधून टाकलेला तिने. हा असे केलेले कारण की म्हणजे चांद फेरीचेच फुटतो थोडे तिकड लंगडी कर एक शेत करतात ना पानसे मल जातात ति कड त लंगडीचा होता तिच्याच तो तिकड ती आशाचा घर नाही क सुमित्राचा तिकड घर जवळ आहे ते. तर तर तो मुलगा तिकडे तिकडे शेते ना तर तिनी तिकड गेलेली म्हणे त्याला उभं करून तिकडं फोटो काढलेत जा गावाच नाव तिकड चार शैलीचा टाकलेल न होता तो लंगवी चा. तरी पण तरी पण सरांनी ना तिला खाली करून टाकले. आपले जाऊ दे म्हणे राहू दे म्हणे कशाला सगळ सांगत बसायच म्हणे.
हम्म चालतय मग मा ना तश्याना घा
हे करतात त्याना जे काय बोलतील त्यांनाच बोलून दाखवतात.
हो ते चांगल काम करतात ना त्यांनाच जास्त बोलून मला तर इतके वर्ष झालेत. ना मला एक सोनाली मॅडम पण अगोदर भानुप्रिया मॅडम बोलायच्या. अस काय तस म्हटल मी मदत करते आणि अस कस झालेलं आहे मी कारण मला पण मोबाईल कमी कळतो अगोदर होतय ना ति तिच पण ति कुठ अ. ‌ म्हणजे तिच ते थोडस चालू होत नाटक मग ती फोन वरच
मग आता असंच करायच त्यांच काय नाही बघत ते शनिवारी गेले का रविवारी गेले कुठ राहतात की सोमवार गेले काय नाही फुटो टाकले म्हणजे टाक
हम्म हा आता काय नाही काय करायच पण मदत करताना त्या लोकांना जास्ती दाबून म नाही सोनाली मॅडमांनी जस आल तस काम संपवून घेतल काम करून घेतल. -आता तर डायरेक्ट बदलून जात म्हटल चांगल आहे तुमच-मग आता इच्छा होत नाही ते काम सोपताना तरी माझी इच्छाच होत नाही. ते तुमच काम करून देऊ अस. पण म सरांसाठी मग कराव लागत जाऊ देे. सर नाही अस-
ते जर ऐ ते तर बोलले कि करून घ्या असं मग आपल्याला करावंच लागत ना.
हो हो तेच-ना आता किती म्हणजे काळजी घेतात, ते आणखी सगळी गोष्ट हम्म बघ आता सतरा मिनट झाले अठरा मीटर झाले तरी चालू आहे, कोलिंग आपली नाहीतर व, कट होऊन जायचा. आणखी दोन-बात केली तर आपल्या तर वीस मिनिट होऊन जाणार.
झाला स्वयंपाक?
ह चाल आता बघू आपले वीस मिनिट म्हणजे दोन कॉलिंग चे होऊन जाणार.
चालूच दे काय करणार आता चालुदे तर चालू द्या ना लावलेला- क तला लाव म्हट आणि धन म्हण बघितलं का नाही ग्रुप वर
ततत
ती अं.. तेवीसशे
हम्म.
आलेले अकाउंटला
किती?
तेवीसशे.
ते विषय येऊ दे ना, मग आपण पण करून घेऊ ना.
पण त्यांनी चाळी किती किती पाहिजे पूर्ण? -
-तीस. आठवड्याचे तीस आपण आपल्याला पण दिसतात ना, आपण कॉल केलेले, नाही केलेले? महिन्याची नाही ग, आठवड्याची तीस कॉल.
हा.
हो.
महिन्याचे त्यांचे झाले म्हणे
महिन्याचे नाही, आठवड्याचे.
तर मग अं अं.. समजून
प्रत्येक दिवस आपण चार चार कॉल केला ना, मग एक आठवड्याचे मोजून घ्यायचे ना चार एके चार चार दोन आठ त्रिक बारा चार चोक सोळा चार पै वीस बरोबर - हा आणि ते वरचे आणखी, दहा-
किती झाले मग?
म्हणजे बत्तीस कोल होऊन जातात एक आठवड्यात.
हा.
हम्म.
महिन्याभराचे भरपूर होतील. काय टेन्शन नाही घ्यायचं. आता माझे माझे आता तीन आज चौथा दिवस. ना, मग ते तीन दिवसाचे दहा का बारा काँल झाला होता- आजचे तीन झाले. माले म सराना लावला तुला आणी सीमाला हे आजचे तीन, असं मग पंधरा, पंधरा हा पंधरा झाले माझे. चार दिवसाची. मग आणखी तीन दिवसात मी एकस्ट्रा करू शकते ना.
हा का?
हा असं करायचं आणि हे सुनीताला लावते ना तिच तर मग वायबार होत कधी पण बात नाही झालेली बस. हा मग लावून घ्यायच. एक्स्ट्रा लावला तरी पण होऊन जात ना आपलं काय होऊन. तिथ लावून घ्यायचा.
हा.
फोन लावून विचारूनच घ्यायचं, ताई कस काय काम चाललंय असं तस असं. आपल्या हे हे टास्क पूर्ण करायचंय ना.
हा.
हम्म मग चालू दयायच, ना आपण काय आहे तिथं.
फक्त.
म्हणजे आपले जितके कोलिंग होणार ना तितके आपल्याला पुढे म्हण म्हणजे ऐ आयचं काय आहे तिथं, आपल्याला वाटत थोडे दिवस नाही पण. असं थोडेफार म्हणजे, चांगलं काम निवडून जाणार बुवा असं माझं म्हण
हा ना.
अम.
चांगलं आहे उलट मग चालू द्या काय.
तेचं ना चालू द्यायचं, ना आपण काय करायचं. म्हणजे आता बघ गं बात बात केल्याने आपल्याला पैसे काही मिळत नाही उलट आपले पैसे कापले जातात. माझे आता हे तीन चार दिवसाचे माहिती आहेका. तीनशे बात्तर तर किती झालेले आहेत पैशे.
हा का.
हो म्हणून सांगते. मग चालू द्यायचं आपापलं जे होईल ते, लावायचं ना फोन विचारून घ्यायच फक्त मोबाईलकडे लक्ष द्यायच. आत आता कुणाला लावला होता, आणखी मी आजच हा. पण उचल सुमित्रा सुमित्राचा आवाजच नाही येत सुमित्रा म्हणते.
कमली ताई, ते तिथं भो तिच काय फोनच लागत नाही, ती काय फोन लावतच नाही.
हो.. आणि इथं दाखवत पण ना, हे ते असं दाखवत अ आपल्याला म्हणजे, हा इशारा समजला ते जाऊ दे पण हा कोल असं म्हणजे कार्याचे काय तरी आहे. का असं विचार त बघ खाली लिहिलेलं असत. तू तस केलेलं फोन नाही लागला का नंतर लाव, नंतर लावतो ना
हा जिच्याकडे हा ते आहे ना त्यांनाच लागतो तस पण आहे. आता मग आता मिस्टरांनाच नवीन केलं मी टाकला पण तो कोड घ्यावा लागेल ना की होऊन
नाही ना आता मलम सरांना का?
नाही आता मिस्टरांचा मी नवीन माझ्याकडनं टाकून घेईल. पण त्यांना कोड लागेल ना चालू करायला.
हो लागेल ना, ते तर मग माहितच नाही ना.
मी पण मी तर तसं तुझ्या हे ना टाक्स वगैरे. नाही मिळणार पण आपल्या फोनवरती ते आठ रुपये दहा रुपये ते मिळतील असं होत पण आता ते काय माहिती, काय त्याच्यात नाही फक्त. आठ का दहा रुपये असं मिळतील. असं बोलले ते,
ह का.
कल्पेश सर आहेत. ते विचारून घेऊ आणखी एका सरांना, मी आमच्या मिस्टरांना घेवून,
ते चालू करून दे म्हणे. हे चालू करून दे मला असं बोलले पण मग, त्याचं मला कोड वगैरे आपल्याला मग आता ते, लेलं होतं ना त्यांना जमा होणार ना ते
हो हो. तसं त मग एका एकाला पाहून दुसरं तयार हो दुसऱ्याला पाहून दुसरं तिसरं तयार होत असं होत ना मग भरपूर लोकं जॉईन झालेले डायरेक्ट पण आपल्याला माहित नाही त्यच्यातलं
हा ते नंदुरबार म ग्रुपमध्येध्ये काय माहिती ते काय टाक तर ते समजतच नई ना.
मस्त जरा. नंदुरबार मध्ये बग ही सीमाताईची ती बघ तिला ओळखते का ती चंदू चंदू म्हण तर चंद्रकला... ह्या भावाची ती बाई आहे ना तिच पण च्या नवऱ्याने हे कार्या अँप मध्ये केलेलए म्हने पण मग तिचा फोनच नाई आला. फोन नंबर म्हटल सेव्ह करून घेणार आणि लावेल म्हटलं चंदूला. अस करून. बोला. लागतच. नाही म्हटलं काय झालेलं आहे. काय माहिती असं म्हणून मी पण चुपचाप आहे. म्हटलं जाऊ दे.
त्या पोरींचा नंबर घेतला. पण पोरींना कुठं फोन लावत बसायच आता ते कोणत्या गावाची. ओळख नाही. ना पाडक नाही. ना क
हो नवीन नवीन इतके जा. आहेत. मुली पण मनिषाचा पण नंबर मागायचा होता.
पण डाल ती पीयर लिडर नाही का?
हा आ.
ते तिच पण पण काय नाही. आणि मॅडमानी काय केल नाव मागून. घेतले. मी आधी पण तयारी केली, त्याचे नाव नाही पण दुसरे दुसरे आता आपले सेफ. ते आर पी येन ते दुसरेच नाव घेतले. मग मी पण जास्तीत काही रिक्स नाही घेतली. मग जाऊ दे रागवायचे असते. म्हटलं मी तर माझ्या गावाच्या मुली येणी मानमोडची तर एकच आहे.
तुम्हीच्या दिवशी नाही, आणलेले ना कोणी
नाव नाही. ना ते मग म्हटलं जाऊ दे मग अस करून मॅडम काय
माहिती पण होत. पण मी तर सुमित्राला अस सहज टाक. सांगितलेलं की, दुसऱ्यांचे दाव नाव देण्यापेक्षा आपलंच देऊन टाक म्हणे, आपलं काय असेल ते. मला वाटलं का ते पीडीएफ बनवतो डॉकुमेंट आपण तयार करतो ना
हम्म हम्म. पण एक बार सांगू का काही पण गोष्टींन नही नही म्हणा हा म्हणायचं हो ना करेल ना मी असं सांगायचं
तेच ना त्याच्यामुळे मी सुनी सुमिच सुमित्रा बोलते की आता कुणाचं नाव घेऊ म्हणे. माझ्या त दोघी पळून गेल्या म्ह आता पुूनम पण घरी नव्हती माझी जाऊ दे दुसऱ्यांच द नाव देण्यापेक्षा आपलंच देऊन टाक म्हणे
हा अ ती ना आपल्या गावाला गेली होती तीच पूनम का?
आ
पुनम
जोहार ला घेऊन गेली ना ती ती आणि पु अ हिची सुमित्राची दो तीन राजनंदिनी ती पळून गेली नंदू
आ तिकडची ना ती
हा ती पडून गेली ती आल्याची त्यांची जळगावला गेलेलो ती काहीतरी झालेलेलं म्हणे आता मग त्यांना पाळी जमलं मॅमांना ज तिचं सगळं सुमित्राने सगळं सांगून दिलं पण तिचं जडगावचं उन्हात त्याचं जमतंय ये पण मग चिकन राहिल की येतात त्या दिवशी चिकन साठी आलेले मग सगळे
ह्या चिकन खायला जेवण राहिल ना सगळेच येता आता आमची काल नाही शनिवारच्या दिवशी
त्यो म्हणे काही ज तिखट वगैरे बनवलं
पप्पा हम्म आयेत ना मग खूप दिवस झाले होते आणि जेवण म्हणजे मी न ते सरां साठी ठेवत होते ना अंजली
हा बोला ना ताई
अ त्या दिवशी ते तीन चार दिवस त्या सरांसाठी ठेवत होती जेवण मी वरण भात तिखी भाजी सुकी भाजी असं अ दोन भाज्या रस्सा वाल वरणत थोडं बरच आणि थोईशी थोडीशी रस्सा वाली सुक्की कोरडी भाजी असं बनवायची पोळ्या वरण-भात मग असं ना मग तीन-चार भाज्या येऊन जायच मग मस्त जेवण मॅडम बी ना म्हणजे सांगायची गरज नई डायरेक्ट गावात पण यायचे नाही काय नाही डायरेक्ट येऊन जायचे जेवणाच्या वेळेस
म काय आता आपल्याला नाही राहिला चालेल आपण कस आपल्याला सवय हाय काय नाही सर लोक कांना मॅडम लोकांना द्यायचं बुवा असं पण ते काय नयी समजत आणि ते खाऊन घ्यायचे आणि माझ्या खाण्याच्या वेळेस मग जल्दी उरका असं म्हणायचे जल्दी जल्दी बसा बसा खायला असं करायचे ते
त्या दिवशी मी सगळं आणलं तर आणलं थोडं पण ठेवलं नाही सगळं देऊन टाकलं सुमित्रा बोलते म्हणे तरी ठेवायचं म्हणे सगळं काढून देऊन टाकलं सांगतात की ठेवलंच नाही ठेवलंच नाही सगळं वा हे सगळ टाका भरून भरून. हा निलेश सुमित्राच्या घरी बनला त्या दिवशी
हम्म.
सगळं भरून भरून काढूनच टाकून कशासाठी ठेवायच
म्हणजे त्यांनाच देऊन दिलं सगळं
हा सगळं देऊन टाकलं आणि ते मग.
आणि मग घरच्या लोकांना
नाही ना मग कसा होता त्या आम्ही सुमित्रासोबत खाल दोन पिस होते त्यांनी आम्ही दोघीनी लाटण खऊून घेतले आणि त्यानीच थोडं सरसच खाल्लेलं.
बाप रे थोड थोड दे नाही असं थोडं दयचं असत थोडं थोड सगळ्यांना द्यायचं फार कारण काम सगळे करतात ना
मॅडम काय बोलत होतेण आम्ही इकडेच जेवायला येतो म्हणून. चिकन वगैरे राहिलं कोणती बिन म्ह जे ठेवत म्हणे.
हा माझ्या गावी ठे व्हायचे पण मी आता काही नाही तकं सगळं कोण नाटक करणार करून पण उपकार पण पाहिजे ना हम्म सांगतात ते पार्टी दया ताई असं पण काय पार्टी देऊ माझीच पार्टी
नाहीय बोलून गेलीय म्हणे निलेशदाकडन एक कोंबडा बाकली म्हणे अजून.
ह.
अजून एक कोंबडा बाकी म्हनी दिसला
हम्म द्या म्हणा तुम्ही द्या खायला म्हण आमच्याकडनं नाही होत.
हम्म आता तर ते बोलत होते आता काय पण राहिलं ना हो सांगितलं की तुम्हालाच बोलणार म्हणे सुनीताला. सुमित्रात आता म इकडनं हो काय पण कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंच नाही म्हणे बंद कर म्हणे तुझं.
हो का बिल वगैरे नाही दिलं का त्यां आणि
ते बोलत होते की आता कोणती पण एक डेमो रेसिपी बनव म्हणे.
नाही हे देसरांसाठी बनवलं ना
हे चिकन बनवलं होत ना मग त्याचे पैसे नाही दिले का असं.
नाही त्यांचाच बिल म्हणजे कोणती पण टेम वेसिपी करा म्हणे तुम्ही. आपण त्या बिलात म मेळ करून घेऊ म्हणे.
असं सांगितलं वा वा माझे मी काढून घेतले ना. तुझ्या दादानी डायरेक्ट सांगून दिलं इतके दिवस इतके जाना जेवण आहे असं बोलेहोते हे. कारण मी बी अगोदर महात्मा गांधी अं मला म्हणजे किती अ आठशे रुपये दिले होते. बाकीच्या आपल्या आपल्या सरांच नाही मागितले मी. फक्त ते लोक आले होते ना मुंबईकडनं त्यांना म्हणे तिकडे बिल देता मग इकडे पण द्या म्हणे असं बोलल होते. आणि गोळी गळी सापवाने वा दोन दिवसाचे काढले होते चार दिवस आले होते पण दोन दिवसाचे कारण मी एक दिवस कारणच्या घरी जेवायला बसवल होतं ना म
माझ्याकडे पणजेवलेले तर मग सर सर बोलले की तुझ्याकडे जेवण बनवत असेल तर म अंडी वगैरे घेऊन यायला बनून घेऊन देतो म्हणे म्हटलं सर तुम्ही तिकडन येणार अजून घेऊन देणार अजून रे जाणार तर मग तोपर्यंत इकडच मागून घेणार काकाचं दुकान आहे त तुमची उकडाची नाही का त्याकडन घेऊन घेतले नवदारी मध्ये सर बोलले की जात ना देतो म्हणे नंतर जातना बोलले की कॅश नाही रंजिरा मॅडम पण बोलत कॅश नाही दुसऱ्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी आले तर मग बोलाय ला नंतर आ त्या दिवशी बत होतेम करणार मित्राचे टाकणार म्हणे त्याच्यामध्ये पण तू पण चारसशे रुपये देऊन टाकायचे म्हणे
हा.. हा.. हा.. लुटलं म्हणजे तुम्हाला
हा ते उदा जे पैसे कमी देऊन टाकले नंतर मग त्यांनी का बोलले नाही ते बोलले की उद्या देतो म्हणून ते पण दुसर्यादिवशी पण हेत सांगयला लागले दुसऱ्या दिवशी बोय लाग की रेसिपी करू त्याच्यामध्ये काडून टाकू
हा म्हणजे ना हे इतके कंजूस आहेत ना खूप त्यांचे पण रा की पण नाही पण सोडणार आपला ना डायरेक्ट हे करून देता मी अगोदर आणि ह बुलाण्यावाले अंजली बघ ती मरून गेलीती अंजली अं तिचे पण थांब मी हा मी रिटर्न करते फोन
एवढा टाइम कस काय झाला ताई